हॅलो! बोल बोल
मी तुम्हाला आज विठ्ठल रुक्माईबद्दल माहिती सांगू शकते का?
हो साग.
बर विठ्ठल रुक्माई बद्दल माहिती सांगू शकते का?
हो हो साग.
बरं ऐका मग
श्री विठ्ठल रुक्माई रुक्मणी मंदिरात च्या स्थापनेबद्दल अनेक कथा व पुरणील संदर्भ आढळतात हे तुम्हाला माहित आहे का?
हो हो
या मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन असू शको अस असून तो भक्त पुंडलिक यांच्या कथेशी जोडला आहे.
हम्म
आता मी तुम्हाला पुंडलिक आणि विठ्ठलाची कथा सांगणार आहे.
बर
खूप वर्षांपूर्वी पुंडलिक नावाचा भगवान विष्णूचा एक भक्त होता. तो आपल्या पत्नी आणि आई वडिलांसह सत्यवती आणि नानु देेव ज्ञानुदेव दिडंडीरनाथ राहत होता राहत होता. विवापूर्वी तो सद्गुनी व अर्ध्या कारक पुत्र होता. -' पण लग्नानंतर त्याने आई वडिलांशी वाईट वागणे सुरू केले त्यांच्या या वागणुकीमुळे
ह.
कंटाळून त्याचे आईवडील काशीला जाण्यास निघाले. अ पुंडलिकाची पत्नी ह त्यांच्या मागे निघाली प्रवासात ते अं आश्रम येथे थांबले रात्री सर्वजण झोपले. पण पुंडलिक जागाच जागाच होता. पहाटे त्याने काही तरुण स्त्रिया. फाटकी व मळकट वस्त्रे परिधान. करून आश्रमात येताना पाहिल्या त्यांनी आश्रम स्वच्छ. केला पाणी आणले स्वामीचे वस्त्र धुतले आणि नंतर अदृश्य झाल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या स्त्रिया आल्या पुंलिकाने. त्यांना विचारले तुम्ही कोण आहात त्यांनी सांगितले. आम्ही गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्या आहोत. भगत आमच्यात स्नान करून आपले पाप धुतात त्यामुळे आम्ही अशा. स्वरूपात दिसतो आणि तूही आईवडिलांशी वाईट. वागून मोठे पाप केले आहे हे एकऐूण पुंडली पुन पुर्र्पणे बदलला. तो पूर्ण आज्ञकारक आणि सेवाभावी पुत्र झालात. त्यानी आई वडिलांना विनंती केली की त्यांनी. काशीचा प्रवास सोडून दिंडी रनावत.
कवे समजले का तुम्हाला.
हो.
बरं मी आता रुक्मणीचा राग आणि अ भगवानाचा शोध सांगते ठीक आहे. दरम्यान भगवान श्रीकृष्ण सर्वोच्छ विष्णू मथुरेतील दिवसांची. आठवण काढत होते राधेची आठवण. येताच त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने तिला पुन्हा प्रकट. अ
प्रकट केले हे पावून रुक्मणीनी रागव राग गवली आणि द्वारका सोडून दिंडीरवनात.
भगवान विष्णु रुक्मणीचा शोद घेत मथुरा गोप कूळ आणि गोवर्धन येथे गेले. शेवटे ते भीमाचंद. भीमा चंद्रभागा नदीच्या तीरावर. आले गोपाळांना गोपाळपूर येथे ठेवून ते दिंडी रवनात. गेले आणि रुक्मणीचा राग शांत केला. समजल का.
हो.
विट सेवा आणि विठ्ठल अवतार सांगणाराय मी तुम्हाला आता. एकताय ना
हो हो
यानंतर ते पुंडलिकाच्या आश्रमात आले त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होत्या आपल्या त्याला कळले की स्वतः भगवान विष्णू आले आहेत तरीही त्यांनी सेवा सोडली नाही त्यांनी जवळची एक वीट देवासमोर ठेवली आणि थांबा असे सांगितले पुंडलिकाचा मातृ पितृ स्वभावाने स्वभावाने
त्याच
प्रसन्न होऊन भगवान त्या विट्या विटावर उभे राहिले सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिकाने त्याची क्षमा मागितली आणि विनंती केली की आपण येथेच भक्तांसाटी सदैव राहा भगवानांनी ती विनंती ती मान्य केली तेव्हापासून भगवान विष्णू श्री वि विठ्ठल या रूपात पंढरपुरात पूजत पुूजले जातात हे माहित होतं का तुम्हाला वा चांगली गोष्ट आहे बरं आणखी आषाडी एकादशीचे मी महत्त्व सांगते आता तुम्हाला ठिक आहे
हो
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाडी एकादशी म्हणतात या दिवशी लाखो वारकरी पंडरपूर येथे येऊन श्री विठल रुक्मणी मंदि र येथे दर्शन घेतात हिच मान परंपरा वारी म्हणून ओळखली जाते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत ज्ञा नामदेव इत्यादी संतांनी या वारकरी परंपरेला फार मोठा महत्त्व दिला दिले आणि भक्तीचा संदेश सर्वत्र पोहोचवला आषाडी एकादशी ही भक्ती श्रद्धा आणि विठ्ठल नाम स्मरणाचा पवित्र दिवस मानला जातो. तुम्ही आषाढी एकादशीचा उपास धरता का?
नाही.
का बरं.
अ उपाशी राहून देव पावला असं झालं
बर बर पण धरत जा आषाढी एकादशीचा उप उपास धरणे खूप चांगल हाय
असं काही नसत, ते आपली आपली श्रद्धा असते
बरं ठीक आहे ऐका समोर आषाठी एकादशीला देवसैनी एकादशी सैनी एकादशी महा महा एकादशी प्रथम एकादशी किंवा अद्य एकादशी असेही म्हणतात ही आषाढ महिन्यातील, शुक्ल पक्षातील
कादशी जून, जुलै असून वैश णव भक्तांसाठी
ह् ह्.
पवित्र मानली जाते. ऐकलं का वैष्णव भक्तांसाठी ह ह.
ह.
या दिवशी भगवान भगवान विष्णू आणि माता ल लक्ष्मी महालक्ष्मी यांची पूजा केली जाते. ते अनेक भक्त रातभर भजन कीर्तन करतात, उपास पाळतात आणि अ चातुर्मासासाठी संकल्प करतात.
हो हो कळले.
बर. योग निद्रा आणि चातुर्मासाची सुरुवात सांगते मी आता. पुराणानुसार, या दिवशी भगवान विष्णू अ क्षीरसागरात शेष नागावर योग्य निद्रेत जातात. याका एकादशीला देवसैनी किंवा हरि शैनी एकादशी असे म्हणतात. चार महिन्यानंतर कार्तिक महिन्यातील शुक्र एकादशीला प्रदोदनी एकादशी भगवान विष्णू जागे होतात. या चार महिन्याचा कालावधीला चातुर्मास म्हणतात, जो पावसाळ्याशी संमं दित आहे समजलं ना?
हो.
मी तुम्हाला आता उपासाचे महत्त्व सांगते. तुम्ही उपास नाही पकडत ना?
सांगा सांगा तरी नाही पकडणार आओ.
आषाढी एकादशीचा उपास आत्मसय शुद्धी आणि भक्ती वाढवणारा मानला जातो.
हम हा.
या दिवशी भक्त ज्ञान, कडधान्य आणि तांदूळ ताडतात.
ह.
कांदा, लसूण व काही विशिष्ट मसाले वैज्य करतात. अंडी व मांसाहार पूर्णपणे टाळतात. समजलं? अनेक भक्त संपूर्ण चातुर्मासात एखाद्या पदार्थाचा त्याग करण्याचा किंवा प्रत्येक एकादशीला उपास करण्याचा संकल्प करतात.
ठीक आहे?
हो, ठीक आहे.
आध्यात्मिक संदेश आषाढी. आषाढी एकादशी आपल्या स्वयं श्रद्धा आणि नमस्कारम यांचे महत्त्व शिकवते. हा दिवस भक्तांसाठी आत्मशुद्ध आणि भगवान विष्णूचा कृपेचा, विशेष दिवस मानला जातो.
आपण हो कळेल.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा, इतिहास भक्त पुंडलिकाच्या मातृ-पितृ भक्ती, जोडलेल्या आहे. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होवून, भगवान विष्णू पंढरपूर पूरमध्ये वि- विठ्ठल रूपात स्थिर झाले आणि आजही, लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
हो.. हो
बरं, मग आता तुम्हाला हे अं.. विठ्ठल-रुक्माईची, माहिती ऐकून कसं वाटलं?
हम्म, छान वाटलं
बरं, मला आनंद आहे की, तुम्हाला खूप चांगलं वाटलं, माहिती ऐकून. आणि मला खूप आनंद झाला, तुम्हाला ही सगळी माहिती स सांगायला.
बरं, झालं तुमचं जेवून?
पंढरपूरच्या वारीमध्ये, तुम्ही कधी गेले आहे का?
आमच्या घराकडे येतंच नाही, तर ते कशे जावू? आमच्या घराकडे, घराकडून जातच नाहीत, आम्ही कसे जाऊ?
पण, अरे. ! तुम्ही पंढरपूरला, जायचं ना मग?
पंढरपूरला आम्ही गेलाव. हो चल ठीक आहे, मी आता जेवण करतो हो.
हो.. हो, करा.